हम्
हे लास्ट टास्क काय बघू पाचवं टास्क आहेय
मला पंधरा कराय घेत माझं पग तू टाइम आहे ना तुलाता
मला
काय नंतर घेऊन झालेवर रात्री कॉल बतोणार नाहीस
नाही अबा आज झोपलोय जास्त झोपलो आज दोन वाजता झोपलो दुपारी आणि आता सहा साडेसहा वाजता उठलोय चार तास झोप झाली आज दहा वाजेपर्यंत जाग जागा असणार मी दहा वाजेपर्यंत दहा ला झोपणार आता
थोड्या लो
मग चार ला उठायला लागते रे
ह
आता नि त उपायचा आज किती तेवीस तारीख झाला ना अजून सात दिवस हे पण महिना ब जे संपते म काय आणि
ओवर टाम आ क का क केयलायस ना
कोण अगोदर बारा तास किलोय रे
आ झाडून करताय ते तरर काय येतय हती झागली दे
आह
हॅलो हॅलो कोठो गला स र
कवालं ते.
हॅलो.
हॅलो
मला क म केवढ बोलला हे नाही बघाय नाही बघायचं म्हणाले खरं कुठं ऑफलाईन कुठं ते गड महिर फोण आपले तेे मध्ये कुठे बघा पाहिजे
हा. हॅलो.
जरा जा आहे. बोल की? आ तु बल. उद्याच की जमलं तर.
ह.
तू का कुठे गेलतस? कामावर गेलत काय? काय मला म्हटलंस रात्री दिवून सोडले सकाळी
ते समयरानाचा व्हिडिओ बघितलास का नाही?
अरे फ्री मध्ये नाही रे कुठ ते. मला काय वाटलं माहिती काय की तुम्ही कामावर एवढ्या लोकर गेलायसा होय. म नाही युटुबवर चालू करनार. सिटीगवर जाऊन चालु कर.
आणि तुला पाठवलं तर हा तेच कि ते लेटेनच फ्री मध्ये आलिया भट आल्या मरदा. ते नुसत बिहाइंड द सीन त्या मेंबर साठी आहे नुसता. हम्
व तुमला बारक बारक वेग-
नाही नाही ते पूर्ण व्हिडिओ आहे बाबा युट्यूब वर पूर्ण टाकल्यात त्यांनी. समाधानन पूर्ण टाकलाय व्हिडिओ एक तासाच व्हय एक तासाच.
हम्म
त्यातलं गाणं लईफे अरे त्यात लय भारी भारी केल्यात अबा.
त्यात. ह बघितलं की.
ग भारी भारी केल्यात.
आहे ना ऐकाय पण भारी वाटतंय. आपण गेलतो बघ. व्हिडिओ ती आलती ना! कोण आलती ती? कि आपण गेलो नव्हतो काय?
हा.
आलिया भट आली.
हा आलियाभट आलती आणि शर्वरी कोणाल ते दोन ते अल्फा पिक्चर यालय नव्ह त्यांचं. त्यांच आल्फा पिक्चर यालंय ते दोन आलतीत.
आमुलभाऊ. हा. आयफोन सेवेंटिन प्रो मॅक्स दिलाय.
पोरगीला या. हा. चांदीचा बिझनेस हाय. तू बघून काढलास व्हय. सगळं बघून काढलास काय? घेऊन घेऊन काय मोबाईल घेत्यात मर्दा. आयफोन सेवेंटिन सॅमसंग पल्ली हायकी नाही चांगली व्य- दोन आठशे तिला होय. आणि आता काल तिचा नीट चा पेपर झालाय. अजून रिझल्ट बी लागला नाही.
माहितेय की. काय, काय मागायला न काय नाही. ही च्या बाबाच चांदीच बिझनेस हाय रे. हेंये हेंये हेंये हेंये
होय ना.
आता वेब चीच कुठली चालू नाही? चाल् हॅलो. भावा बोल तू हॅलो अरे बोल ना. काय करलयस?
त्यावेळेस काय बोल
येते. काही नाही. काय तरी नवीन म्हण. आणि काय बोलले. अरे मी तर तुला विचारली. वेबसाइट कुठली आहे का नाही चालू, तुझ्याकड. चिंब, बिन कामाच्या मध्ये मध्ये पिढायलाच नवं चुका. चांगली पोरयत.
अर, तेच बघितलं म, तुम्हीच बोलायला तिकडे मी काय बोलू इकडं. गप बसलोय. ऐकायलो तुमचं.
मी काय मनायलो तुला. चालूय का नाही तुझी आता.
वेब सिरीज मी रिसॉर्ट बघालो आबा. आतापर्यंत साठ एपिसोड आल्यात.
चल की रे. ये जा
थोड बघितलय आता.
अ भारीय आबा. लय भारी हाय. बारकस, बारकच हाय त्यांचं. एवढं मोठं नाहीय. वीस- तीस मिनिटाचं असं आहे एपिसोड.
फोटो पाठवून
सर, सतरा बघितलय आतापर्यंत रिसॉर्ट. जिओ हॉट स्टारवर पण हाय बघ.
रिसॉर्ट, आं. रिसॉर्ट नव्हं.
साठ एपिसोड आल्यात आतापर्यंत.
कुठं खात्यात गेल्यात काय? केेल्या. हॅलो.
हॅलो.
हॅलो, खात्यात गेलायस काय, कुठं? कंप, कंपनीत गेल्यास काय, सुरजेचं?
मागं पडेल नाही नाय. घरापसी हाय
हा तिकडच. हम, हम्. साधं मागाय काय, कुठलाय? हम्म - हम्म. साधं माग मध्ये पण, भारी असतय. पैसे तिथं मीटरवर देतात बा. तिथं कसं, कपडे जेवढं काढलं तेवढं, पैसे.
अ काय एवढंच माहित लय काम लाव
भारीय आबा.
आपल्याला
काय, मग आता?
काय आता, नवीन काय तरी चालू करायचं. काय म्हणला, जेवन? काय मनताय? हॅलो हॅलो.
हम्म हा हॅलो.
एवढ्या
हा, झालं का नाही?
जेवण व्हायला, एक साडे- नऊ
किती तुम्ही दहा वाजता जेवताय. मग झोपताय कधी रे? कधी पण मर्दा आठच्या अगोदर जेव अह जेवायचं असतय आणि नऊ पर्यंत झोपायचं असतय.
नवला आम्हाला झोपचं लागत नाही जेवण चालू कराय नऊ वाजता घेते.
तुझ्यासारखं माझं लाईफ असलं असतं, तर केवढं हेल्दी केलं असलं असतं महिती हाय काय? मला टाइमच भेटत नाही मर्दा नाहीतर आता हेल्थची खात्री खात्री घेतल्यास तर पुढं तुला बरो बरं पडणार आहे.
ते तर ओळखीचं हाय व्यायाम व्याम चालू
हा हा ते जिमला जा कि
जिम जायलां पैशे नाहीत रे पैशे हम्म जिम घरात ते करून ठेवले डंबेल्स फुकटवाली जीम नाही आहे ना शहरात नसत्या फुकटवाली जिम
फुकटवालं पण असतं की ह्याचं मुद्याच्या घरा इकडं हाय की मुद्दे मुद्देस तिच्या घराकडं तिथं हाय जवळचं आहे त्याच्या घरा तेवढं
ते तु.
मी अगोदर गेलोय दोन दिवस गेलतो बघायला नुसता गेलतो तिकडं माझ्या मित्राची सायकल चोरी झालती. हा हा हे हा. आता लय बेकार झालतं बा हम्म तेच की पाचश पाचशे रुपये द्यायचं कसं तिथं कसं होतं पाचशे रुपये द्यायचं वर्षभर करायचं.
हम्म ते मशनी नसत्यात ना.
तिथं हे लय भारी भारी सगळं असत्यात. गर्दी ढीग असत्या तिकडं नुसता टे ट्रेनर नसत रे तिथं, तिथं तुला गाईड करणारा कोण नसतयं असं असतय तिथं. आणि असं पैशे देऊन जास्त आ गर्दी ढीग असत्या की. जास्त पैशे देऊन गेल्या असत तिथं म्हणते तिथं जरा वेगळं असतयं.
हम्. म दोन्ही पण आहेत का तिथं? जास्त पैशे देऊन पण आणि कमी देऊन तू दोन्ही पण हाय काय?
फुकटचं होतं तिथं तिथं फुकटचं होत ते. पाचशेवालं होतं नुसत पाचशे द्यायचं वर्षभर करायचं तो तसला होता तिथं गाईड नव्हता हे ट्रेनर नव्हता.
गर्दी ढीग असत्या. अ दुसरीकड गेलतो रेडिदास मध्ये गेलतो आमच्या घराककडं आहे सहाशे रुपये महिना. महिन्याचं सहाशे रुपये
होय.
जर सुट्टी मारलास की नाही कधी बोलणार नाहीत. तू आला नाहीस का असं का हे होता काय आणि जर पैशे तुझा मेंबरशिप सपला लगेच मेसेज करतय फोन करतय तुमचा मेंबरशिप सपलाय पैशे भरा ह्याव त्याव ह्या अर्दा सुट्टी घेतली तर एक दिवस पण बोलत नाही फोन करत नाही तेच की पैशासाठी लगेच फोन करतोय. पंधराशे रुपये भरलेलो तीन महिन्याच आणि गेलोच नाही. दोन दीड महिना गेलो दीड महिना तसचं पैशे वाया. मित्र सोबतचं आरे त्यांन सोडला मग तो हेच नव्हता म्हणलं मी एक एकटच कसं काय जायचं दहा पंधरा दिवस गेलो एकटं मग मी पण जायचं बंद केलो आबा.
आ यो मग पंधरा वायाच गेले की मग पैशे
तेच की अरे मित्र चलचल म्हटला गेलो बाबा सोबत आणि मग एक महिना केलो एक महिन्या केल्यानंतर डायरेक्ट तीन महिन्याच भरलो आम्ही करणार असं हे झालंल आमच ठरलं आणि तो मला मग नंतर न तेच की नंतर न यायचं बंद केलं ते ना मी मी एकटंच झालो मी पण हळव बन केलो परत ते ना नंतर न चालू केलता परत तो कोल्हापुरात आहे तिथं तिथं घेतलाय ऍडमिशन मग तो पण बंद केला
हम्म
तिथंच काय बीटेक करायलाय तिथं हे हॉस्टेलमध्ये हॉस्टेलमध्येध्ये राहते तिकड
हां हा भारी काम तला के मग त्या
तेच के
चना अस मजा जाऊन मिगून
आमचं काय होणार भविष्याच ह जॉब लागणार का नाही कशात जॉब लागणार काय होणार काय माहित आता
ज सपडीला म्हणजे मला आता थर्ड इयर झाचाले थर्ड इयर ला गे हयय